जेवलो नाय भावा होय झालं की
जेवलो मगाशी मी तू जेवलास का?
जेवलो जेवलो जेवलो त्यो फोन झाला की मगाशीच की दहा मिनटाला
त्यो हे सांग की चित्तोड गड. चित्तोड गड सांग
चित भावा चित्तोड गडच का तुला हे झालय
दहा मिनिट होतील.
भावा दुसरी दुसरी दुसरी दुसरी सांग दुसरी कुठली सांगु
दुसरी कुठली ये
तू सांग की तुला काय माहिती पाहिजे भावा
त्या अंधश्रद्धा वर सांग अंधश्रद्धा
अंधश्रद्धा वर सांगू भावा तुला हे सांगू पाणीपत सांगू का पाणीपत
हा पानिपत
पेशव माहिती हाय का तुला पेशव कोण हायत माहिती हाय का?
पेशव इंग्रज
नाय भावा पेशव म्हजे
छत्रपती होत ना छत्रपती
हूं
त्यांचा मेन माणूस मंत्री तो म्हणजे पेशवा.
हा
मग
हम्म शाहू महाराज हाय ना शाहू महाराज
हा
म्हणजे संभाजी महाराजांचं पोरग
कळलं ना
हा
त्यांचा पेशवा होतात ह्यो
अम्म
कोण?
बाळाजी विश्वनाथ मजे बाजीरावचा बाप
हम्म.
मग भावा शाहूमहाराज तिकड कैद होते की नाही भावा मला हे सांगू वाटना इतिहासच सांगु वाटना रं.
दुसरं काय सांगू भावा मी. एखादं हेज, हेज तुला काय माहिती हाय का? वर्ल्ड पॉलिटिक्स काय माहिती हाय का?
नाही.
जिओ पॉलिटिक्स काय माहीती नाही आपल्याला. माहित पाहिजेला बग जिओ पॉलिटिक्स कायतरी.
हा. वय प्रूटस स्टडी अँ इमप्रूव्ह माय स्किल्स. लगा लगा लगा. मग, आर. मनोज जरंगे पाटील गेलाय तिकडे.
होय.
खरं होय.
होय.
आयला बघा.
गडी एक हाय काय जाऊन करणार तिकड?
काम आहे.
आणि भावा. नदी तुमच्याकडे कधी पाणी असते का नाही मोठं, जास्त पाणी कधी असत?
असतय की पावसाळ्यात, पावसाळ्यात.
लय असतय ना.
हम्म.
मग ती पुलापर्यंत येत का पाणी? पोहायला की नाही कधी नदीत?
म पहिलं बारीक, बारकं असतानाच तिकडे जायच सकाळी, सकाळी.
आमच्या कडे आता घाण झालंय नदी.
हम्म होय कचरा-बिचरा टाकतात रे कचरा कचरा टाकत्यात सगळा तिथच.
तेच कि.
तो संग्राम पवारला कस चांगलं काम करतोय.
संग्राम पवार, हा हे.
उगल्या वाडीच रे.
होग नाही माहिती तो राजमाचीचा आहे.
होय.
चांगलं काम करतोय की, पण तो पण भावा तसाच होणार.
कसं पॉलिटिक्स मध्ये.
हम्म जोवर हि आहे भेटती की ना तोवर काय भेट भेटत नाही तोवर हे होणार असे. तोवर चांगलं काम करतेती परत भावा सगळ्यास नी मस्ती येती ना.
हम्म
ठीकय बरं
हम्म हम्म
बघावं लागल
हम्म
प्लीजहट कपलसी मॅन सईज्ड बर्ड. भावा मौत मौतमेन माहिती आहे तुला मौतमेन.
कोण
अरे अर्बलेजंट म्हणजे काय असते माहिती आहे तुला अर्बण लेजंड.
हम्म अर्बन म्हणजे हेच ना?
सिटी हां आण लेजंड म्हणजे भावा अं हेरर अपोवा नायतर असं कायतर.
हां
तसच भावा मौत मौत मॅन म्हणून हाय अर्बण लेजंड.
हम्म हम्म
मॉत माझे काय माहत आहे का?
काय?
की
फुलपाकरागत दिसणार असतेति माहिती आहे का दुसरं? पाखरं फुलपाखरा गत दिसणार पाखर असतात माहितीय का?
कसली?
फुलपाखरागत कसे मस्त ते.
नाय
अर फुलपाकरा गत दिसतेत की पण फुलपाकर नसते ति लका.
पण मी नाय बघीतल
आर ती पाखरं माहित हो पण.
काय?
हो
कसल काय
हॅलो
काय झाल?
बोल की. हॅलो
लगा कोणच हे केल नाय लका कोणचं तिकडे हे केल नाय.
ह कुठं?
हम्म
डिवकॉग.
तुमच्याकडे किल्ला आहे कार कुठला?
काय?
किल्ला आहे कुठला किल्ला?
किल्ला नाही इथपण
गडबीड कुठला आहे का नाही?
तेच की विशाळ गडच.
आर विशाळगड कुठा आहे लका प्रथमेश.
तेच कि तेवढाच गड
विशाळगड तुमच्या इथना शंभर किलोमीटर असेल.
ऐवढा नसेल. बर कीेतीय तसं त्या पावनखिंडचे? नाही
हो आंबा उतरायला लागत असणार आहे.
हां बघु हीकडच्या बाजूला काय कृपा म्हणायची पावन पावनखिंड.
अर पावनखिंच्या बाजूला हाय की भाऊ आपण उतरायला लागतो ना आंबा का नाही उतरायला लागत.
नाय तिकडून नाय जायाच.
बहुत
मलकापूरला आपण जातो क नाय मलकापूरला. मलकापूरमध्ये जातो का नाही आपण.
होय की पण
ह
विशाळगड फोर्ट. तुला सांगतो हम्म हम्म होय हिकडन. पाचोड फाटा कुठय?
होय लका आंबा लांब रहातोय पण आंब्याकडनं बी रस्ताय हिकडनं एकशे अकरा आण आंब्याकडन एकशे सोळा म्हणजे एक एवढा काय नाही फरक पडत. राज मावशी सोडून देईल हम्म मलकापूर. पा भाटतेत ना. काली काल्यापासन लका भावा किती असेल माहितीय का?
हम्म
ऐंशी किलोमीटर आहे बघिमच्या एक किनटर का
अश हम्म
ह् अश
तेवढाच केल राहिज
हा वचडं गजापूर आणि हकडनं पण आहेला का आंब्या आंब्याकडनं गेल तर चालते
जिलांब पडत असे
चार कलोमीटर लांब पडतेले ना
लाट उतराय लागतय का त्याच्या अलीकडे
घाट उतरायला नाही घाटाच्या अलीकडनं घाठा जाललीिकणे
हो
बावाज झाले दहा मिनिटं